हॅलो!
हा आवाज येतोय ना?
हो येतोय, तुम्हाला येतोय?
हो येतोय बोला!
हम्म अश्या आहात?
हा मस्त मस्त, तुमचं काय चाललंय?
काय आणि मी पण एकदम मजेत हाय.
झाल जेवण वगैरे?
च?
हो झालं झालं, पाऊस चालू झालाय की नाय आणखी?
नाही पाऊस नाही इकडे, तिकडे?
नाही ओ खूप ऊन आहे. खूप ऊन म्हणजे तेअ त्या विचारताच सोय नाही. त्या उन्हाची कधी एकदा पाऊस पडेल असं झालंय.
खरंच ना खूपच नाही का, पण मागच्या वर्षी कसं ओ इतकं लवकर पाऊस चालू झाला होता.
हो मे महिन्यातचअ सगळे तळे वगैरे भरून गेले होते. म्हणजे मे महिन्यातल्या पावसातच आमच्या इकडचं तर अं जे धरण होतं ते शंभर टक्के भरलं होतं हा, आणि या वर्षी कस झालंय पाऊसचं नाहीय म्हणजे चालूचं नाहीये झालेला आणखी त्यामुळे काय होतेय गरमी खूप वाढलीय आणि अ हे पण झालेय अ काय म्हणतात ते पाण्याची पण कमतरता भासू लागली ना आता.
हो हो हो.
हम्म.. कारण पाणी कसं आता ठराविक वेळेतच सोडायला लागेलं लेत. आणि असं वाटतचं नाही ना जून महिना आलाय आणि बारा तेरा तारीख आलीय आता.
हो ओ... खरंच ना... पाऊ.. म्हणजे पाऊस पडायला पाहिजेलं ओ.
हो कारण शेतकरी सुद्धाआ.. काय म्हणतात आधीच देश आपला आर्थिक संकटात चाललाय आणखी शेतकऱ्यावर संकट येऊ नये पाऊस उशिरा पडून. हम्म कारण सगळं आपलं कसं अ म्हणजे, अ सर्व सामान्यांच जीवन जर बघितलं तर ते अ पावसावर किंवा शेतीवरच आहे. सगळं आधीच महागाई किती वाढत चालली ते पेट्रोल डिझेल च्या भाव वाढल्यामुळे, काय बाहेर जायची सोयचं नाय राहली.
कुठेचं जाऊ शकतं
हो, शाळा भरल्या नंतर काय? मुलांच्या रिक्षाचे सुद्धा पैसे सध्या वाढलेत आता. गाड्यांचे, बसचे तसेचं, हो ना, हो ना त्याच्यामुळे आणखी परत पाऊस नाही पडण्याच आणखी एक संकट डोक्यावर.
खरंच तर. आणि अ लवकर यायला पाहिजे. लोक कंटाळले. ऊन किती किती ओ? उनामध्ये म्हणजे अक्षरशा नाय का बाहेर निघायचं पण नको वाटा
आणि घरात पण बसता येत नाय असं झालंय.
खरंच ना.
हं, कारण स्लॅब टाकटायत. आणि ते फॅन आणि ए सी ने अंग जड पडतय.
हो, आजारपण यायची कामं त्यात.
हं, स सारखं एसी जवळ फॅन जवळ लाईट बिल तर वाढतातच. प्लस आपल्याला अ अंग जड होतय त्याच्यामुळे काय म्हणतात ते आळस जास्त स्त आलाय. काही करण्याची इच्छाच होत नाही लवकर.
हो.
बसून बसून सकाळी मुलं पण उशीरा उठ नार काय होणार?
हो, खरंच आहे ना. हं, पाऊसानी खरं काहीतरी मेहरबानी दाखवायला पाहिजे सगळ्यांवरती.
हो पाऊस पहिला पाऊस पडल्यावर कसा छान मातीचा वास ते इतका छान वास येतो, सुगंध सुटतो. पहिल्या पावसाच जे सरी येतात नंतर जो गारवा येतो तो मस्त वाटतो. म्हणजे निसर्ग कमाल आहे एवढं ऊन आहे, पण दहा मिनिटांचा पाऊस पडला जोरात तर सगळं वातावरणच बदलून टाकेल.
हो खरंच आहे, खरच आहे ना. तेवढी म्हणजे जे असं त्याच्यात
ताकत आहे. हो, त्याच्यात ताकद तेवढी आहे की आपण कित